हा प्रतीक्षा बोलती का
हो
हम्म काय चाललं
काही नाही चाललं तुझं काय चाललं
आता मी च्याची नाश्त्याची तयारी करतीय आता कस चाललं तुझा अभ्यास सध्या काय करती तू आता
आराम करती सध्या
नवीन काय रेसिपी नाइ बनवली क सुट्ट्या लागल्या तर
म मला नाही आवडत रेसिपी बनवायला
नाइ खायला आवडत का
हाऊ
रेसिप खायला आवडतं आणि पोट खराब करायला आवडतं का
हा
हम्म म सुट्ट्यांमध्ये आता काय करणारये पुडे
आता
हम्म
ठरलं नाइय अजून
ठरलं नाइ अजून हम्म हम्म मैत्रिणीना भेटायला नाइ गेली का
जाऊन आली ना
हम्म मग मैत्रिणीन बरोबर काय खाल्लं बाहेर
मी चॉकलेट शेक पिला
चॉकलेट शेक पिला सकाळी एक्सरसाइज ला जायचं आणि नंतर चॉकलेट शेक प्यायचा
हम्म
अरे वा मज्जा आय तुझी तर
होऊ ना हम्म
हम्म मग मामाच्या गावाला नाइ जायचं सुट्ट्यांमध्ये
नाइ तिकडे बोर होत
बोर होता
हम्म
आणि इथे इथे नाही बोर होत का मग
इथल्यापेक्षा जास्त तिकडे बोर होतो
हम्म बरं आज काय स्वयंपाक बनवणार आहे तू मम्मी मम्मी तुलाच स्वयंपाक करायला लावणारे वाटतं आज सगळं
मी मी नाही संपाक बनणार मी बकल जाणार
वकलं जाणार आहे म
हम नाही मी न बनवणार
अरे बापरे डायरेक्ट ने बनणार होती आज का बनवायची
मी नाही बनवला
कमीत कमी हात मण बनवत
नाहीय खर्च खट हा का म्हणून
ह ते पण आहे
हम्म
बरं तुझं रिझल्ट कधी लागणार आहे कॉलेजचा
हम्म ते काय अजून समजलं नाइ एक दोन दिवस आधी सांगत ते
हम्म
हम्म
एक दोन दिवस आधी
हो
ह हा अछ
तुझा रिझल्ट कधी लागणार
माझं
हो
आज रझट तर लागून गेला खूप वर्षापूर्वी बारावी नापास
पंचवीस वर्षापूर्वी
अच्छा
पंचवीस वर्षापूर्वी लागलाता दोन विषय राहिले ते नंतर द्यायचे होते पण आजीची तब्येत बरीच नव्हती मग मला कोणी घेऊनच गेलं नाही ह ना परत द्यायचे ना मला कोुणी म्हंटलं नाही मी पण लक्ष दिलं नाही मला मला सुचलंच नाही त्यावेेळेला परत द्यायला पाहिजे नंतर ते एकदम फ्री होती नाही नंतर मग आजी गेल्यावर मग सोधाळची मम्मी आजारी पडली
हम् हम्
मग ती आजारी राहायची सारखी सारखी मग घरातलं सगळं काम मलाच करावं लागायचं
ह का म त्या मोठ्या कागू काय करायचं
मोठ्या काकू आपल्यात थोडी राहायच्या त्याशिवाय जी रडला राहायच्या
सदीची मममी
त्या पण तिकडे राहायच्या गणेशवाडीत आपण ते गॅरेज ला टक्तो ना गाडी रिपेरला तिकडे राहायचे असं छोटासा रूम घेतला त्यांनी भाड्यानी तिकडे राहायच्या सयलली दिन त्या
अच्छा
हम्म त्याच्यामुळे कधी वेळच नाही मिळाला पण नंतर फ्री झाली होती म मी नंतर शिवाजी रोडला राहायला गेली तेव्हा आता काही कामही नव्हतं पण तेव्हा सुचलंच नाही असं
मग त जेव्हा काय करायचं दिवसभर
काही नाही असं स्वयंपाक करायचा नाश्ता करायचा काय करायची दिवसभर पाहि त्या वेळेला सुचलंच नाही काही करायचं
हो
एक वर्षानी म तुला सांभाळायला कोणी नव्हतं
हो हो
असं मग असं करत करत राहूनच गेलं शिक्षण तू झाली तू एवढ त्रास देई नुसती तुरु तुरु तुरु तुरु पळायची इकडून तिकडे तिकडून इकडे एका जागीेत बसायची हा
हो
हम एका जागी अजिबात बसायची नाही अशी मांडी घालून तर कधी बसलीच नाही बाई. खायला नाही कशालाच नाही झोपलेली ना तेवढीच शांत.
मग मी काय पळता पळता खायची.
हा मग तू पळायची मी खाऊ घालायची.
हं हं.
ला काही शिवाजी रोडला खूप जागा नव्हती तरी कॉटवर चढ खाली उतर त्या शोकेशला धरून, धरून चल एक इकडे पळ, तिकडे पळ अशी पळत राहायची.
हा.
आणि काय खाऊ घालायचं मग फक्त पिऊ घालायचं. मग पप्पा यायचे संध्याकाळी पाणी भरायचे लांब मग पप्पांच्या मांडवी बसून खेळायची. पप्पा घेऊन जायचे मग खाली गल्लीत.
मग तू पाणी भरायचे का.
हम्म मग मी पाणी भरायची मग स्वयंपाक करायची. पर्यंत पप्पा तुला सांभाळायचे.
अच्छा.
हम्म ह् नंतर चालायला लागली मग केवढा त्रास द्यायची. जोपर्यंत लहान होती तोपर्यंत. सांभाळायच पाप्पा नंतर मग चालायला लागली मग खूप त्रास द्यायची.
हा हम.
पप्पांकडे थांबत नव्हती.
मग.
इकडे घेऊन. चला तिकडे घेऊन चला पप्पा बचारे घेऊनच हिंडायचे खाली मस्त हा हा हा.
गप खोटारडी.
आगं खरच ना.
आता हेब बायका कशा खाली घेऊन फिरतात त्यांच्या लहान मुलांना आपल्या इथे.
हम्म.
तसे पप्पा तुला घेऊन फियचे माझ्या स्वयंपाक होईपर्यंत.
हम् हम हम्.
अ हं नंतर मग माझ स्वयंपाक झाला का स्वयंपाक तरी किती राहायचं एकदम थोडं राहायचा. अर्धा तासाच्या आत्ता होऊन पण जायचा.
ते आपण मटनची भाजी करायची का ग
नाही, नाही पप्पानी सोडलेलं होतं मटण किती दिवस खात नव्हती पप्पा
हा का.
हम्म आपण सिद्धार्थला राहिला गेलं तरी पण नव्हते खात.
हं हं.
पण नंतर, नंतर पप्पा ना असं त्रासायला लागला तसं विकनेस पण यायचा गळायलासारखं व्हायचं. मग नंतर सुरू केलं तर खायला परत.
अच्छा.
आधी खात होतेे तू यायच्या पहिले पण पाच, सहा वर्ष बंद होतं.
हम् हम्.
सिद्धार्थला पण कधीतरी व्हायचं कधीतरी इकडे रामा वलाच जास्त वाढलंतच आता पण परत कमी झालं.
हम् कमीच व्हायला पाहिजे.
कमीच ख्हायला पाहिजे लोक म्हणतात नाकीच कायच ज कमीच व्हायला पाहिजे ते वा री सांगते का कमीच व्हायला पाहिजे.
त्याच्यानी तरी वाटते खूप.
हा सरी बाडती तू कोणती रोज खाती तुझी का तब्येत वाढू राहिली मग
सम्या त गो
काय खातीम बसती खातीम बसती शारीरिक व्यायाम नाही ना काहीच शारीरिक कष्ट नाही म्हणून वाढते
पण बाकीच्या याची पण कुठे वाढते
हा
ते पण कुठे शारीरिक कष्ट करतात
हम्म पचनशक्ती एखाद्याची तशी रााती
हम्म
हम्म हम् मग काय खाल्लं तुम्ही बाहेर आता
आचछा कॉफी पीले
हम्म हम्म हम्
सकाळी पिझ्झा खाल्लेला
पिझ्झा खाऊनच आले का जे खायचं नाही ते
हम्म
हम्म सायकाल किचन दिलं का
नाही वि सारली
काय विसरली काय पोरगी आहे तू पॉकेट काढलाच नाही का पैसे वगैरे द्यायला
काढलं होत ते टिकत होत अ आणि पॉकेटमध्ये किशर्त होतो
तू िक्कीत असं ठेवूच कास काय ठेवू शक्ती िक्कीत कशाला ठेवल
किचन जाता जाता मी डिककीट ठेवून दिलेल
हम्म एखादी पोरी खिशात ठेवती लक्षात नाही राहणार म्हणून पॉकेट पॉकेटमध्येध्ये ठेवती ना
हो
हम्म हम्म
निघताना पण घाई गाईच नाही गजून मग लक्षातच नाही राहिला
हा काय घाई होती कुठे घाई होती दास हवा दाला तर घरून निघाले
नंदूलागयला निघताी
तिकडनं निघतानी हा स्टॉोल काढायला टिक्की उघडलीच असेल ना
हो त्यां हेल्मेट तर खाली होत
हम् हम्म बरं चालेल मग नाही ना अजून दहा मिनिटांनी झाली ना
हम
आज संध्याकाळी मस्त पकर वरण भात कारल्याची भाजी
विनायकणारार ग
आज मी आता माझ ब्लाउज कापणार आहे संध्याकाळी तू आली का मसनपाकर हम्म
नाही नाही पत ना
नाही बघ बाई कोणाच्या्या वेळेला द्यायचं कि नेतो ठरवा मग
मला भक नाही मी करलं
मला पण नाही भूक नंदूला पण नाही ब नको देऊ पप्पांना जेवायला हम्म चालेल
हम हम
अजून दोन तीन सेकंद बाकी हम्म सानिका काय काय बनवती घरी नवीन रेसिपी
सध्या तरी काहीच बनवत नाही.
मम्मीला मदत नाही करत एवढं मोठं घरेत काय काय मदत करते.
ते ते का आपल्यासारखं रोज रज काम नाही करत कपडे वॉशिंग मशीन म रां देतात भांडे घासायचे अस. कधी ती घासती कधी तीच मम्मी घासती.
हम्म.
परची दोन दिवस आडपोसता
हम.
बाकी त आवरावं लागतं त्यांनी फर्निचर वगैरे भरपूर केलंय वाटतं ती बोलली तसं. मग ते अजून नवीन नवीन आरसे वगैरे मग ते पुजतील
कोणसानी का पुस्तिका
हम.
हम् हम. हचछ.
बाकी काय नाही करत.
तेवढंच भरपूर झालं ना भांडी गस्ती फर्निचर आठशे पुस्ती मग
कधीतरी
हम् हम तिच्या काकाचा मुलगा येतेच का यांच्याकडे शिकायला आता
नाही माहित नाही ती ते येतता असं बोलली पण मी इथे शिकायलाय पण नाही नाही शिकायला नाहीये. तिकडेच य इतका पण हुशार नाही येत.
हम् हम.
त्याच्या काकांच्या मुलीला आणायच हवे पण बारावी झाल्यावर
हा.
हम्म बारवी तिकडे ांणार
बाई तिची मम्मीच नाही करत तिथ काय करणारे.
नाही त्यांना स हवय त्यांच्या तिकडे पण तसच
हम्म हम्म हम् अ बरं चालेल. ठेव का मग हा ठेवते. कर कर का सबमिट कुठ लकर.
ली बोलती का लख रतीश मी लखेनलं तरी ये आहे.